पर तु जाार लावली परत बोल
हो हो म्हणजे जेव्हा त असतोय का
नीट बोलली तरी लते बिंदास
बह बडया असं असतो ए कायच्यागा आणि लहानपणपास त्याला बोट केेलं
ह
अच्छा अज
हॅलो हॅलो मम अ बोली कळू झा ना
का
ख माझ चालूच आहे चालू आहेऐ कय हॅलो निवांत बोली चालते मला ब माहिती आहे असं बोलून चालत नाही
कसं बोलायचं हॅलो
हॅलो बत
मर या मर भूती
हम्म
हो म्हणजे असं असेल जग लक वावा एवढ प्रयत्न केो द््रें्या फ्रें पुरा विस्ती हवा
आणि त्यान तुला असं केलं लग्न झाल्यावर
ह
तेव्हा असं केलं लग्न झाल्यावर
ला झाल्यावर वाईट फक्त आड म्हणून
हम्म
ड अधला मला बारीक सारीक गोष्टी सांगत होत कधीच कुठं बोलत नव्हतं आमच्या बरोबर लहानपणापासलं आम्ही वळ करून त्याला आता सुद्धा काल असतो बला इकड सग सगळे वा आलाय चालतय तरं
मला सांग ते नाही ते नाही मला सांग तो एवढं वर्ष मित्रां कुठे फिरायला गेलं नाही म्हणजे गेला तर बी कधी तर वर्षात नाही एकदा जातोय आणि काल गेलाय ना तुम्हाला ले पटलंय ते मित्रावरच चाललंय म्हणून आणि त्या तर बाईकवाल्यावर तू मित्रावर जाते
नाही तो मित्राबरोबर चाल म्हणून सुद्धा सांगितला नाही तेवढंच जरी सांगितलं असलं तर मला मी मनाला सांगितलो असतो त मित्राबरोबर चाललाय आम्हाला सांगता आलं नाही त्याला म्हणून तू असं कुठं बोललाय तर ते सुद्धा सांगितलं नाही तो काय सांगितला माळवा नाही चा नंतर माळवा आणून घरी जातो आणि फोन करतो सांगितला बरं म्हटलं मला मस्त मन होत होत फोन लावाव त्याच्याबरोबर बोलावं हरकून मी सांगत होतो असं झालं मी का बोलवायला गेलतो माझ्या बायकोचं माहेरकडचे आलतीत त्यांची आई आलती तिझे वडील आलतात त्यांची काकी आलती काका आलता असं सांगारे हरकून करते तेवढ्यात ना म्हटलं मी माळव आनायला जावे चाललोय फोन ठेव नंतर घरी गेल्या रे हे ज्या आधी पण बहिरच्या जाताना मी फोन करत होतो गाडीवर असताना तो हिडला म्हंटला होता जेवायला चाललोय मी म्हटलं मी म्हटलो गाडीवर काय तरी होईल फोन ठेव आणि तिथे गेल्यावर लाव नाही तर जिवून आल्यावर लाव नेट चालू असू दे माझा हेडफोन आहे कानात घाल तो हेल्मेट घालतो त्याला काय होत नाही बोल तू निवांत म्हणतात चोस न गाडी चालू केला घरी चालू करून तिथं हॉटेल ला गेला तिथं जेवला जिवूसपर्यत फोन चालूच होता मी बोलत होतो तेवढा परत घरी आला घरी येऊन बी तास तास दोन दोन तास बोलो आम्ही असं बोलणार आहे हो माळव आणायला जाताना मला मला म्हणते माळव आणायला चाललोय बर राहू दे मी काय त्याला नको म्हटलोय काय बायको बरोबर फिरायला करायला मी उलट सांगतो तिला अस काळी रविवारी फिरत जा उपस्थेत घेऊन जा फिरायला घेऊन जा मॉलला घेऊन जा
त्यांच्या इथं बस्ते हाय
तिथं नसलं तर मी लांब असेल तर मी जा दर्शन घेऊन ये आपलं धर्माचं सोडू नका अस सांगितल आणि तिला सुद्धा काय झालं होतं शुक्रवार आहे आज परवा. शुक्रवार हाय आज धन घाल एकाच बोत ते ज्यात एक रुपय टाक आणि देवासमोर ठेव दिवा लाव आणि पाया पड लक्ष्मी येतील घरी. हम्म म्हटली सकाळी सांगितलेले. सकाळी सांगितल्यावर हु फक्त म्हंटली ती. मग म्हटल्यावर ठेवली असल म्हणून मनाला मी समाधान करून घेतलो ठेवली असेल ती संध्याकाळी. तर संध्याकाळी साडेआठ वाजता मी व्हिडिओ कॉल लावले. घर सगळं दाखवू उठलो. तेव्हा चुकून मला नजर गेल देवाऱ्यांकड ती कळस ठेवली नव्हती. ठेवली नव्हती ती कळस मला ते एक वाईट वाटलं. मग परत तेला काढा करून बर नव्हतं तेला लई ताप आल त कणकण आलत खोकला लागलेलं. मग त्याला काय म्ह तिला काय म्हटलो काढा करून दे एकच वेलदुडा घाल एकच लवंग घाल दालचिरी खा आणि शिजव एक कप असलेला आर कप कर. आणि शिजवून
आणि ते नाही तो कंफर्टेबल व्हायला बघना त्यात बोलबोल. काय सांगालती काढ्याची रेसिपी सांग.
काढा ते अर्ध झाल्यावर त्याला दे म्हणून सांगितल होतो. मग दे म्हणून सांगितल्यावर हम्म म्हटली ती पण ते करून दिली नाही. त्याला विचारलं मी सकाळी उठल्यावर काढा पिलास काय रात्री म्हण. तो खोटं बोलला मला. तो किती खोट बोलतोय पूर्ण त्याच्या तोंडावरन त्या बोलण्यावरन तेज हालचालीवर मी ओळखतोय किती खोटं बोलतोय आणि किती खर बोलतोय. आतापर्यंत जन्मल्यापासून तो एवढाही खोट बोलला नाही आमच्या बरोबर. फार खोटं बोलाय लागला तर तो सापडतोय काय आम्हाला. मला तर जास्त सापडतोय तो. खोट बोलताना आणि पिलोय म्हणून सांगितला.
तसं नाही ती कंफर्टेबल होईना बोलायला मग तुम्ही तर का आता एखादा फोर्स करालाय.
मला का वाईट वाटालय माझं मला समझना झालंय का असं व्हालय. मला समजलं झालाय मी का असं वागलोय. असं वरचं म्हणून सांगाय नको आता यांचा विचार करायला नको सोडून दिला. खरं आत एकीकडे ना हार्ट झालंय असं. मन दुखल्यासारखं रोडू आल्यासारखं व्हालंय मला आातल्या आत वरच्या वर तोडान बोलतोय मी. ते सोडायचं सगळं बोलतोय वरच्या मनानंर खरं आतल्या आत मला लई त्रास व्हालंय. किती प्रयत्न करालोय आता आड दिवस ज प्रयत्न करालोय मला हुइना झालंय. तर नमोकार मंत्र कराव जप घालावं म्हंटलतरी डोळ्यासमोर सारख तेच. तेच मी काही त्यांच्या वाईट साठी सांगितलोय काय फक्त त्यांना फिरायला जायला नको म्हंटलोय. काय पैसे खर्च करायला नको उलट मी सांगतो जात जा त्याला सरप्राईज देत जा. काय तीला काय आवडतंय विचारत जा. पार्सल घेऊन जात जा तीला सरप्राईज घेत जा कपडे घेेत जा तीला. काय मागत्यां ते घेत जा फिरायला ने पिक्चर बघायला रोज सांगते मी. ती माझ्या बरोबर का खोटं बोलतोय हेच समजना झालाय म्ह. आता आत्ता सुद्धा फोन केलते मी मला म्हटलं काय झालं काय झालं मला काही नाही काय झालं म्हंटलो मी. मला हार्ट करतय मग काल काय झालं म. काळ काय झालेय तिने वारलेत त्यांना जाळूनलं झालं आज राख झालं. झालं मग पैशे कट मग मगाल रागा आलं. काल तू माळव आणायला गेलातास, देऊन ते शेतात पेरून ते पीक आल्यावर तोडून घेऊन आलास काय बाबा असं विचार म्हटल्यावर त्याला काय कळणा का अस का बोलाले मी म्हटलो काल माळव आणायला गेलातास हो त्याच्यासाठी वय आहे म्हटला मला काल लई चाकवलत, काल साडे अकरा साडे अकरा
हा हा
भय असं म्हटला तर मी परत फोन केलो नसते तेला
अरे बाबा त्याला काय वाटाले, ते नाही त्याला काय वाटाले तू लई म्हणजे तुम्ही सगजण का नाही तर असं गृहीत धरलाय की तु लई बायको बायको बायको करलाय जाल त त्या ह्याच्यात विचारात आहे तुम्ही त्याला जाणवू देऊ नका तुम्ही ज्यावे प्रेशर द्यायचं बंद करयचिला कणी बाईक बायकुच बघतेयस बायकच बघतेस काय वेळी तू सांगाला बघगणार तुम्हाला बायकोला हे करालोइ बायकोला ते करालोय तु प्रेशर देऊ नका तुम्ही कर म्हणालाय रे पण तुमचं एक मत आहे की माझा भाऊ आहे तू आमच्याकडे बी लक्ष असं तुमचं एक पण मत आहे मग त्याला काय दाखवायचंय बघ त्याला काय दाखवायचं म्हणायचं बाबा मी तुमची लई काळजी कारलोई, बायकोची कराना आलोय बाक ले तो दाखवतोयं की बायकोची काळजी करलोय त्यांची काय एवढं करं असं झालंयिचं फक्त त्याला आता बरं वाटेल त्याला बरं वाटेल कार नंतर लई त्रास बनणार आहे बर केल जा
नाही हे कसं नाही तुमच जास्त काळजी करणार नाही, हे कुठं पसाल आम्हाला कुठे पिसाले दोन दिवसात आता लग करतो म्हणणारा माणूस दोन दिवसांना पूर्ण केल्यावर आमच्याला काळजी करते असं आम्हाला वाटतय मी काय म्हणतोय तू आता आमच्यापासन आमच्यापासून तू लपहालासते मी मग तसं ती बी लपवायल्या काय त्यांच्या आईवडलापासन, बहिणीपासन नाही ना त त ती लपवत नाही त्याणी म तू का लपवलाइस? मी एवढंच विचारालुई काय ती सांगायला तुला ते पोडून सांगायला पाहिजे की त्या उरात की असं असं म्हणाल्या सांगू नको म्हणाल्या म्हणून मी सांगणार सांगितलं ना तरी एक गोष्ट वेगळा आहे म्हणून मी बी आता इग्नोर केलो, माझा नवरा जेवायला आलाय जेवायला वाढवते फोन ठेवतो माझं काय चुकडं काय आता
उलटं हे आधीपास ना कराय पाहिजे असत तुला त्रास झाला नसता
मीच लई चुकलो अस वाटलंय, हम्म हा
थांब एक मिनट